हॅलो.
हा एक मिनिट थांबा देतो. हम्म, कट झालं का काय?
मी बोलत होते तुम्हाला आवाज येत नव्हता तुम्हाला.
फोन कोणाचा आलता आत्ता? .
फोन नाही कोणाचा आला.
हा या मग इकडं मोबाईलवर फोन आलता की आत्ता.
हो का? हा, हा हं हं. कट केलो आणि मीच लावलो ओ.
होय?
हम्म.
नाही कोणाला कोण कुठला तर फोन आलता वैभव म्हणला थांब जरा घरात लावतो तुला. अं थांब जरा घरातली बोलाल्यात म्हंटला.
हा हा, काय माहित नाही, त्यांच्या हेच्यावर आला असेल.
पप्पा
पप्पा आत्ताच गेलेत बाहेर कुठं.
हं तिकडं कुठं कामाला हायत त्या कार्याला तिकडं?
तिथंच आहेत तेनी कामाला संगमनगरला काय खोतवाडीला हायत.
हा.
हम्म मग तिथनं जवळ आहे, कुठं? संगम नगरला म्हण.
हम्म भिजलीवतीत त्या दिवशी.
चालत आललीत.
हा.
हम्म संध्याकाळी फोन केलतीत मला. अ आली नाहीत काय ग? तेनी म्हणून मी म्हणल नाही आलीत जावा म्हणून सांगितलेल म्हणलीत. म्हणलं नाही आलेत म्हटलं.
हम्म.
हम्म.
तू घेतलीस काय त्या नेहाच्या बाळाला हिच्या संपदाच्या?
तिच्या दुकानला जायचंय जायला हुईनाच झालंय.
मी असलं घेतलं असलं जाड बिंदल्यासारखं असं बिंदल्या न्हव ते असं पायात गोल आणि त्याला भोवतभोवतनी जरास हे हुतं डिझाईनसारखं. तसलं घेऊन गेलतो. एक ड्रेस आणि वटी घेऊन गेलतो.
हा.
तु साडी बघितलं तर रोज नेसायसारखी पण त्यांनी साडी नेसवली नाहीत.
अहो भांडणाच धुडकूस त्यादिवशी. त्या साड्यांपैंच संपदा तेनी सगळा कार्यक्रम टाकलीत आणि गेलीत.
आ काय जरा तर पद्धत आहेत
अहो जरा तर काय अक्कल हाय काय नाही सांगा, तिच्या वहिनीला इकडनं दुसरीकडनं तेवढं सगळं चांगलं चांगलं, चांगलं पाहिजे आणि तिकडनं द्यायला नको व्हय. मग आता हे बघ घरा काही ना बाकीच्यांना तर घरातले समजू शकतात. त्या पोरी ना नांदत्याल्या आहेत मग त्याच्या विचारली तर त्यांनी काय सांगणार?
विचारणार की काय असलं फडक आणल्यास म्हणून हा.
तेच कार्यक्रम असं टाकली आणि सगळीच गेली तेंच तेनी सगळी पाह
होय. हॅलो. हॅलो.
ऐकु यालंय?
हॅलो हां यालय. का बंद पडालय?
हा, काय माहिती.
हा ते अ मामीनं ह हम्म, मग आम्ही ते विशालने मोठी गाडी घेतला नाही हॅलो.
हॅलो.
हा, यालंय की बोला.
हम्म ते विशालनं मोठी गाडी घेतला नई.
हा, हा.
मग त्याला केळ्याची दुरडी घेऊन आलते ग.
हा.
मग केळं मोठी मोठी आणलेलीत पाच सहा डझन केळं, वटीला आणि गहू हे ते सगळं दही भाताच निवद. आणलीवती मामी, मग मी म्हणलं साडीच बद तर बघुया म्हणलं चांगली हाय काय, त्या मामीची दुरडी तसंच ठेवलेलीत.
हा.
दूरडी तशीच रीकामी द्यायची नाही.
हा.
तसंच ठेवलो आणि तेज्यात ते साडीचा जरा चांगली असली तर साडी बघुया तर उघडून बघितलो मी साडी.
हा.
अ साडी काय रोज नेसायच्या सुद्धा ह्याची नाही ती साडी. मग मग नाही असुदे तिकड सोड आपल्याला काय मग मी शंभर रुपये द्याय लागलीवती तिनंच्या हेच्यात बाळाच्या हातात व कपडे आणि काय वटी घेतलीवती वाटतं आणि पप्पाकडंन शंभर रुपये मा घेतलेली आणि द्यालती. मीच म्हंटलो कशाला शंभर रुपये द्यालाय सगळं सत्य काय हेऊत नाही म्हंटलं ठेवा तुमच्या जवळ आणि काय तर व घ्या घेऊन द्यायला येतंय गप बसा म्हटलं देणारच आहे ना म्हणलं
होय तिला काय तर घेऊन देऊया परवा पण म्हंटलो त्याला जायाला होईनाच. काहीतरी आंगटी वगैरे काय त तर घेऊन द्यायचं असु दे म्हटलं.
हम्म.
संपदा पण लई चिडलेली त्या दिवशी. ती सांगालती असु दे बाई म्हटलं तिकडं हम्म.
अगं जरा पण ती साडी चांगली नाही त रोज अ असं नेसायच सुद्धा साडी नाही ती. असल किती माणसाला खर्च येतंय खर बारशाला गेल्यावर. आम आ आ आपण एक समजू घेतोय सोड. काय आ तेवढ्या साड्यान काय हे होत सोड आपल्यासनी, पण दुसरी त्यांची पै पावण आलेली
हम्म.
आणि किती आलत पर्जंट लय आलत पर्जंट हम्म.
प्रेझेंट पण आणि अ दागिने पण भरपुर आलते त्याला सोडा, मग त्यामानानं त्यानी घ्यायला पाहिजे होत घेतले नाहीत, मग काय केलं शेवटी संपदाच्या पप्पांकडन पैसे घेऊन म बाकीच्याना साडी आणि अ हे दिलं तसं केलं. काय करणार? हम्म लय दंगा करालते सगळे जण चिडलेले.
कोण बा कोण कुणाकुणाचं त्या हिजं, तिच्या मम्मीचं आणि ह्यांचं
मम्मीच, बहिणींचा, भावाचं हम्म तेच की. हम्म, हम्म.
काय न्हवच. खरं असं करायचं नाही ग. जरा जरा त्यातल्या त्यात मेडेममध्ये काढायचं. पै पावण खर्च हे म्हणजे येणारे लोकं पण काय तसंच आली नव्हतीत.
नाही सोडा.
आणि वयवर लिहून लिहून आणि घ्या लागली हुतीत वस्तू, पोतभर नारळ साठलीत. पोतं, ब्लाऊज पीस तेवढंच, परंजेड तेवढंच लोकं द्यालतीत.
हा. धुपाटं धुतल्या आणल्या काय नाही. धुपटी धुतल्या आणि घडी घालायल्या. आणि काय मग?
हं. काय नाही बघ, स्वयंपाक करणार आता. वेळेवर जेव करणार आहे आता. त्यो जेवलाय आता मगाशी, ते काय गडबड करत नाही जेवायला.
संध्याकाळी काय लय जेवण लागत नाही.
हा हा.
हम्म, संध्याकाळी जेवण लय लागत नाही.
हम्म.
बाजारातनं आणल्यालं काय, आ बाबा भईर गेल्यात आता, घरी गेल्यात. मम्मीकडं दिकी.
थांबा थोड्या वेळना देतो मम्मीकडं, नंतर करतो मग. तो मम्मीकड. माझा ते ह्याचा कॉल चालूय हाय ओ.
कशाचा?
ते काम माचा चालू हाय.
बरबर, देऊ काय आम्याकडं मग?
कट करून लावतो मी, कट करून लावतो. हा हा.